आवाज येतोय का
हॅलो हां हां
हा आवाज येतोय का हो येतोय येतो
हो हो येतो येतो हा यावेळी अधिक महिना आला ना हो नमस्कार यावेळी म्हटलं अधिक महिना आला
न होता
मग सगळे सण आता गेले पुढे
तीन वर्षात ना एकदा हो सगळे सण पुढे
हो येतोच तो
या वर्षी
हो सच आणि आता वटपौर्णिमा मेन आता पहिली सुरुवात
हो सुरुवात अधिक महिन्यानंतरचा पहिला सण वाटत पौर्णिमेचाच हो त्यानंतर आषाढी वारीचे वेध लागतील हो हो जवळपास जूनच्या दहा वीस हो तेच ना पावसाचं काही चिन्ह दिसत नाही अजून तरी सर्व ठिकाणी गरमी गरमी आहे भरपूर
हा ना हैराणलेला होतेे
वटपौर्णिमा झाली किंवा आषाढ वारीचे वेध लागतील आषाढ एकादशी
हो हो हो तुम्ही जा जाता का कधी वारीला वगैरे
नाही मी नाही जात माझे बाबा जातात एक दिवस पुण्यामध्ये वगैरे वारीमध्ये सहभागी होतात आणिनंतर मग बस आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरला जातात आणि मग हा दोन दिवस तिथे थांबतात आणि नंतर मग निघून येतात पुन्हा बस नाही त्यांचा पायाचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे ते एवढं चालत नाही जाऊ शकत पण ते गेले तीन चार वर्ष तरी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्येध्ये जातात
ओके नाही तर त्याच्या आधीपासून ते जायचे का चालत
नाही चालत नाही असं चालत एक दिवसाची वारी दोन तीन वेळाच केली आहे त्यांनी म्हणजे एक तरर ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीमध्ये किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये एक दिवसा जो सहभागी व्हायच सकाळी जायचं आणि रात्री परत यायचं इकडून गाडी करून जातात. आणि मग तिकडे दहा एक किलोमीटर पायी चालत जातात. वारीमध्ये आणि मग पुन्हा रात्र झाली की आपली जी काही गाडी आहे त्याच्यामध्ये निघून येतात
अच्छा एकदा तरी वारी केली पाहिजे आपण पण
नक्की नक्की ते अनुभव सांगतात त्याच्यावर तरी असंच नक्कीच वाटतं की एकदा तरी वारी झालीच पाहिजे
हो ना त्यावेळी ते किती तल्लीन होतात कीर्तन वगैरे याच्यामध्ये.
ते एक किलोमीटर चालायला मागत नाहीत. आम्ही एवढं त्यांच्या मागे लागतो डॉटर. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे चालणं गरजेचं आहे. ऑक्सिजन लेवल दिस र्पते शरीरामधली त्यामुळे चालत जा. पण ते वर्षात ना एकदा दहा किलोमीटर कुठलीही तक्रार न करता चालतात. असे कुठे जाऊन आले उत्साह असतो. नक्की नक्कीच. आणि ते तिथला जो अनुभव सांगतात तो ऐकून तरी असं वाटतं. बरोखर आपण पण त्याच्यात जावं.
खरे तसच मी ना हच्याबद्दल पण ऐकलेलं नर्मदा परिक्रमा. तुम्ही ऐकलय का?
अच्छा हा ऐकलंय ना. नर्मदा परिक्रमेबद्दल पण.
हो नर्मदा परिक्रमे सुद्धा काही जण पूर्ण चालून करतात. ते म्हणजे चार महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतो आणि मुली लेडीज सुद्धा करतात म्हणजे महिलासुद्धा.
बरोबर आहे माझ्या नातेवाईकांमध्ये पण एक दोन अशे आहेत की त्या, अच्छा.
सुरुची नाईक म्हणून त्यांच मी हे वाच ऐक वाचलं होतं. नर्मदा परिक्रमा त्यावेळेचे जे त्यां चे अनुभव एक एक वाचले ना. की ते असं म्हणजे अंगावर काटायेत वाट आणि असं वाटतं की म्हणजे त्यानी एवढं असं लिहिलेलं म्हणजे की असं वाटत होते की, आपण पण आहोत तिच्या त्यांच्याबरोबर.
त्याच्यामध्ये हो हो ते अनुभवतो बरोबर. वर्णन त्यांचं जे असतं त्याच्यावर असंच वाटत की, आपण पण त्या याच्यामध्ये सहभागी आहोत.
हो म्हणजे त्यांना ना एक एक असं म्हणजे अनुभव येत होते की तेच आमच ज कधी हनुमान चालीसा वगैरे जर वाचत असेल. म्हणजे म्हणत म्हणत जात असतील एकटे असताना असे तर त्यांना अस म्हणजे भास व्हायचा की, आपल्याबरोबर आहे कोणतरी अस. म्हणजे म्हणजे अनुमान असल्यासारखा वगैरे किंवा कधी कधी अस त्यांना ना घरा ह्याच्या वेळी वगैरे काहीतरी अडचण आली म्हणा किंवा कधी काहीतरी त्यांना खायची इच्छा झाली असं काहीही इच्छा झाली ना की, ती त्याच दिवशी त्यांची काही नाही कुठच्या नाही कुठच्या स्वरूपात पूर्ण होत होती.
पूर्ण व्हा व्हायची बरोबर. तसंच गिरणार परिक्रमेबद्दल पण खूप ऐकलंय. गिरनारला हो तेथे पण दत्त महाराजांचं म्हणजे वास्तव्य आहेच ते जाणवतच त्या लोकांना एवढं सर्व जंगलांनी भरलेलं आहे ते.
वर चढून जावं लागतं पण.
हो हो दहा हजार पायऱ्या आहेत. त्यातल्या पाच हजार पायऱ्या आपण पालखीने जाऊ शकतो. पण पुढच्या पाच हजार पायऱ्या ह्या पाई चालतच जाव्या लागतात कोणी असू दे. त्याला पर्याय नाहीये.
अच्छा. कारण माझ्या शाळेतलं पण एक मित्र तो पण जातो दरवर्षी तर तो पण म्हणत होता कधी समजा आपण एक असं राहिल आणि त्यावेळी जर आपण असं काहीतरी जर स्मरण केलं ज तत्र महाराजांचं त्यामुळेणे कोणी असा कुत्रा किंवा असं कोणीतरी येतं आपल्याला मदतीला
अगदी त्या एरियामध्ये वाघ वगैरे बिंदाास फिरत असतात पण अजूनपर्यंत कुठलाही अस प्रकार ऐकलेला नाहीे ह कि तिथे त्यांचं म्हणजे ते रक्षणासाठीच आहेत अशा पद्धतीनेच अ सगळं आहे म्हणजे एकंदरीत जे लोकांचे अनुभव ऐकले गेले.
खर आहे कारण कसं म्हणजे श्रद्धा असली तर मग सगळं होतं बरोबर. जर आपण प्रधा ठेवली नाही तर नाही म्हणजे सगळं आपल्याला म्हणजे पूर्ण नाही होत कोणतंही आपलं जे ठरवलेलं उद्दिष्ट.
माझा भाऊ गेला होता त्याने फोटो वगैरे दाखवले होते ना ते असं बघितलं तर मंदिर खूप सिम्पल साधं असं आहे फार असं काही हे नाहीये पण ते त्यांचे जे अनुभव होते ती गर्दी त्याने दाखवलेली ते लोक म्हणजे एवढं सगळे चढून जातात कसे पाच जिने चडायचे असतील आपल्याला बिल्डिंगचे तर आपण म हात धरून चढायला लागतय ही अशी परिस्थिती असताना पाच हजार पायऱ्या अगदी म्हातारे म्हातारे माण सुद्धा पाच हजार पायऱ्या आरामात चढतात की. तिथे जेवणा खावण्याची व्यवस्था वगैरे सगळं खूप सेवा केली जाते लोकांची. नक्की नक्कीच.
प्रबळ इच्छा असल्याशिवाय होत नाही त्या गोष्टी.
आषाढी वारीचं पण तसंच आहे अगदी जिथून-जिथून गावागावाहून दिधंड्या निघतात आज कित्येक वर्षांची परंपरा सुरु आहे.
हो खरच फक्त एकदा लॉकडाऊन मध्ये फक्त ते एक
हो हो, तेवढाच-तेवढाच थंड पडला. पण त्यातही सुवर्ण मध्य साधून ज्या पालख्या नेहमीच्या जातात त्या गेल्या.
कोविड मध्ये लोक नाही गेले पण त्या त्या तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची, नामदेव महाराजांची पालख्या त्याच्या प्रतिनिधींनी पंढरपूर पर्यंत पोहोचवल्या त्या म्हणजे ही एक गोष्ट अशी आहे की जी अविरत चालू आहे वर्षानुवर्ष हो नाही-नाही, आणि वाढत झालंय हे प्रमाण कमी नाही. आत्ता तर तरुणाही एवढी आकर्षित होते त्या वारीकडे त्यांना असे एक-एक अनुभव येतात. कि ते म्हणजे अगदी न चुकता त्या वारीमध्ये सहभागी होतात. आता वडिलांनी सांगितलं ना की ज्या एक दिवसा वारी मध्ये ते सहभागी होतात खाण्या पण्या तरी म्हणजे आपल्याला नको सांगायला लागतं. कि आम्हाला नकोय आता बास झालं. कोण खिचडी, कोण पुलाव, कोण चपाती, भाजी तर प्रत्येक ठिकाणी स्टॉल असतात पाण्याचे, सरबताचे. त्याच्यानंतर कॉलेजची वगैरे ही मुलं, मेडिकलची वगैरे मुलं म्हाताऱ्यांना ज्यांना त्रास आहे त्यांना पायाला बांब वगैरे लावून देणं, त्यांचे पाय दाबून देणं जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास.
हो मुलं करतात म्हणे अस व्हॉलेंटिअरिंगच काम.
अ जागोजागी पाहण्यासाठी वगैरे असे स्टॉल लागलेले असतात. कोण ज्यूस देतय, कोण पाणी देतय, कोण सरबत देतय.
खरंच चांगले असे काही अनुभव आहेत ना. ते आणि जे श्रद्धास्थान म्हणतो आपण.
नक्कीच.
हा ती खरे असलीच पाहिजे जागृत.
हो त्याच्याशिवाय नाही म्हणजे काहीतरी तिथे असल्याशिवाय म, बारा-पंधरा लाख लोक एका दिवसासाठी जमत नाहीत ना. आणि हे आषाढवारीच तरी प्रस्ताव असं आहे की फक्त महाराष्ट्र आणि भारता मध्येच ते
थांबलेलं नाहीे तर जगभरात सगळीकडे वारी साजरी केली जाते आषाढी, एकादशी साजरी केली जाते.
खरं हो कारण मग बघे ऐकलंय मी अमेरिकेत वगैरे सुद्धा म्हणजे अमेरिकेत जे आपले भारतीय गेलेले आहेत ते सुद्धा त्या दिवशी
बरोबर तिथले अमेरिके अमेरिकन लोक सुद्धा त्या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आपण बघतो.
हो हो, कारण जी भारतीय संस्कृती आहे ती म्हणजे बाहेरच्या लोक, देशातले सुद्धा लोक त्मसात करतात आणि त्याचा म्हणजे अभ्यास करण्यासाठी ते भेट देतात.
हो. आपली संस्कृत मराठी भाषा इतकी कठीण आहे शिकण्यासाठी ते लोकं आटोकाट प्रयत्न करतात आणि आप पण आपलं सोडून पाश्चिमात्य गोष्टींकडे वळत चाललोय. ह ह हातचं सोडून पळत्याच्या पाटी धावणं काय असतं ते हेच आहे. आता आपल्याकडे दहा पैकी नऊ पालकांचा अठ्ठाहास हाच असतो की आमची मुलं इंग्लिश मिडियम मध्ये शिकावी. त्यांचं फ्युचर त्यांचं हे त्यांचं ते. आपण कशातून आलोय क आपण स्वतः कशातून मोठे झालोय ह्याचा विचार कोणच करत नाही. इतकं सुंदर संस् संकृती आहे इतकी सुंदर बोली भााषा आहे त्याला मागे ठेवून आपण नको त्या गोष्टीकडे आपलं जनरेशन वळत चालली आहे. आणि तेच सगळं आत्मसात करत चाललोय.
आणि मराठी सुद्धा बोलायला म्हणजे लाजतात काही जण.
लाजतात ओ
हो हिंदी किंवा इंग्लिश वगैरे बोलणारं पण उलट बाहेरचे लोक कंयेऊन उलट आपल्या इथे मराठी येत नाही तरी तोडकं मोडकं तरी मराठी बोलतील.
तेच ना ते शिकतात आपल्याकडे येऊन आपली भाषा इथे यायचं असेल तर ते आधी अभ्यास करून येतात. आणि आपल्याला त्याच गोष्टीची लाज वाटावी म्हणजे केवढी मोठी खंत आहे.
तेच ना.
खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून.
हो हो थँक्यू.